हॅलो,
हॅलो,
हा,
आवाज येतोय.
हॅलो हो येतोय.
आवाज येतोय का.
येतोय येतोय. तुला येतोय.
होेय येतोय.
हा बोल.
गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग.
काय चालेय.
काही नाही आवराहायचं चालय.
हम्म हम्म.
तुझं काय चाललंय.
माझं पण चाललंय सकाळचं आवरायचं. जेवण बनवायचं घरातली काम आवरायचे.
माझं पण तेच सुरू आहे जायचं आवराय. त सकाळचं जेवण बनवलं देवपूजा बनवायची करायची. राहायचं शाळेला जायचं.
हम्म. हम्म हम्म. आज गुरुवार आहे ना.
होय गुरुवार आहे आज.
उपवाास असतेय.
नाही उपवास नाही.
हम्म हम्म.
पारायण करते ना मी श्री गुरुचरित्रांचं पारायण असते होय.
हम् हम्.
आता आवरायचं आणि करायचं. आपल्याला जसा टाइम मिळेल तसा करायच असते.
हम्म हम्म.
आता आवरल होय दर गुरुवारी संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून असत
हा.
ते करायचंय.
हम हम मग आता किती अध्याय झाले?
सात अध्यायच असते लहान असते ते सातीचे साती अध्याय आपण वाचू शकतो. ते मोठं गुरुचरित्र त्रेपन्नचं
हा..
त्रेपन्न अध्यायाचं मोठं गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून एक छोटं पारायण असतं. ते तुम्ही प्रत्येक दिवसाला म्हणजे दिवसा म सात अध्याय वाचून पण एक करू शकता पारायण सात दिवसाचे एक एक पारायण वाचून पण तुम्ही सात पारायण करू शक सात दिवसात एक पारायण असं देखील करू शक त्याला नियम अटी काही जास्त नाहीयेत. मोठ्या गुरुचरित्राला कसं जास्त अटी आहेत ना.
हमम. आणि ते आता गुरुपौर्णिमा आली असेल ना जवळ?
होय आली की तर गुरुपौर्णिमेच्या टाइमाला मो तस गुरुचरित्राचं पारायण असतं ना.
मग ते एक दिवस अस का?
ते नाही ते सात दिवसाचं नऊ दिवसाचं असत आपण कसं कर तो त्याच्यावर डिपेंड आहे ना ते
मग अ घरातच करताय तुम्ही का बाहेर जाऊन? मंदिरात वगैरे करताय?
नाही घरीच करते मी.
हमम मग त्याला काय विशेष अशी पूजा वगैरे मांडायची?
तुम्ही देवार देव्हाऱ्यासमोर बसून पण मांडू शकता करू शकता किंवा पूजा मांडून पण करू शकता त्याला जास्त नियम अटी वगैरे नाही आहेत काय
हा
आपण जसं रेग्युलर पूजा वाच तो तसे देखील वाचले तरी चालते.
हा हा.
एक माळी श्री गुरुदेव दत्तांचा नाही मराठी भाषेमध्ये ये. तुम्ही एक पहिल्यांदा एक माळी तुमचा याचा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा एक गुरुदत्तांचा करायचा माळ जप आणि नंतर मग पारायण वाचायला सुरु करायच सात अध्याय आहेत छोटे छोटे
हमम हम. म्हणजे अ जप झाल्यानंतर एक माळ पूर्ण होत्या.
एकशे आठ वेळा जप करायच. एकशे आठ वेळा जप केला की तुम्ही एक माळ पूर्ण होती तुमची.
मग तश्या तीन माळा
दोन माळा करायच्या श्री स्वामी समर्थांचा एक आणि नंतर आपला श्री गुरु देव दत्तांचा, दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याच एक माळ करायची आणि श्री स्वामी समर्थांची एक करायची त्या दोन माळी जप झाल्या की त्याच्या अगोदर तुम्ही, गणेशाची आठ वेळा, ग श्री गणेशाय नमः नऊ वेळा म्हणायचं. तुमच्या अ कुलदेवतेचा नऊ वेळा जप करायचा आणि मग तुम्ही, पुढं बोलू, पुढं जाऊन श्री स्वामी समर्था आणि दिगंबरा दिगंबराचा जप करायचा.
हम्म ह.
मग तुम्ही तिथून पुढं पारायण वाचायला सुरुवात करायची, पारायण संपली की आरती करायचं. गणपतीची आणि श्री गुरुदत्तांची.
मग आरती नंतर प्रसाद वगैरे भेटतो का नाही आम्हाला
हो भेटतो की.
कशाचा बनवता.
शीरा. शिरा बनवतो किंवा साखर, शिरा बनवायला वेळ नसेल तर मग साखर. तर गडबडीत असेल तर, मग साखरेच नैवेद्य दाखवतो.
मग शिरा कशा प्रकारचा बनवता, तुपातला की
तुपातला, तुपात रवा जास्त भाजायचा
हम्म.
आणि गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये
हम.
आणि शिरा बनवायच, साखर वगैरे टाकून वेलदोडे टाकायचे. काजू बदाम टाकायच. होय होत की, गरम पाणी जरा थोडं जास्त टाकलं ना लुसलुशीत होतो, एकदम मऊ होतो, छान होत फ्लेवर पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्लेवर टाकू शकता.
हम-हम्म पण प्रसाद ला पण घालत ना.
प्रसादा ला.
प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर फ्लेवर टाकून नाही चालत. नाही सेन मी घेत.
हा एस-एस वगैरे नाही टाकायचे त्याच्यामध्ये.
हम्म. केशर आपलं किंवा वेलाय ची.
वेल आहे वेलची, हे टाकू शकता तुम्ही.
हम्म, मग आणि काय-काय बनवता प्रसादा साठी कधी-कधी.
कधी आम्ही अ घेवड्याची भाजी गुरुदत्तांना घेवड्याची भाजी आवडते. ते घेवड्याची भाजी भाकरी.
हम्म, आवडते का?
आवडते गुरुदत्त. त्यांना त्यामुळे.
हो-हो मी अठरावा अध्याय वाचलेला आहे. म्हणजे मोठा-मोठा डोळा खालून घातलेला आहे. त्यामध्ये ती कथा आहे वाटत, घेवडाच्या वेलाची.
हो घेवढ्याच्या वेलाची.
हम्, अठराव्या अध्यायामध्ये आहे वाटतं?
ते गुरुचरित्र आहे ना, त्या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये संग्रह- पूर्ण सार हाय तो, तुमचा- मोठ्या गुरुचरित्राचा सार म्हणून त्या संक्षिप्त गुरुचरित्र एक आहे. छोट सात आध्यायाच.
हं.
आणि गुरुपौर्णिमा आली की जवळ किंवा स्वामी समर्थांची पुण्यतिथी जयंती आली- की आम्ही काय करतो-
हं.
स्वामी सरामृतचं पाराण घालतो, एकवीस अध्यायच असतं.
हम्म.
त्यावेेळेला पण- आपण प्रसादाला घरी काय बनवतो ते, जरी ठेवलं तरी चालतं किंवा आपण- पूर्ण पंचपक्वान पुरणपोळी म्हणा- पापड, भजी, कुरडई हे अशा प्रकारचं जेवण- घालू शकतो, बटाट्याची भाजी, शेवयाची खीर-
हं, ते पुरणपोळी, बेसनचे लाडू हे? स्वामी समर्थांच्या आवडीचे-
आवडीचे आहेत. हो पदार्थ आहेत हा.
हम्म आणि आता ह्या जगा ह्यात- आताच्या सध्याच्या काळात म्हटलं तर, त्यांचे भरपूर अनुभव येत्यात लोकांना.
हो, अख्यायिका वाढलेली आहे ना त्यांच्या आता स्वामींच्या- दरबारामध्ये आता तुम्ही गर्दी पाहतायच, कशी आहे गर्दी.
होय, आता गुरुपौर्णिमेला तरी- गर्दी असत्या, प्रत्येक म्हणजे साई मंदिरात म्हणा- अक्कलकोटला म्हणा, पौर्णिमेला अशी-
म अक्कलकोटचं महात्म्य इतकं वाढलेलं आहे ना-
हम्म.
भरपूर वाढलेली आख्यायिका त्यांची वाढलेली जो तो ज्याच्या- त्याच्या तोंडात श्री स्वामी समर्थांचं नाव आहे आणि अक्कलकोटला जाण्या- ची ओढ प्रत्येकाची निर्माण झालेली आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये अक्कलकोटला जाण्याची ओढ निर्माण होतीये.
कारण सगळ्यांना अनुभवच तसा आलेत ना, सगळ्यांना.
हो, अनुभव छान येतात.
हं. आणि आधी कसं ते अध्यात्मात फक्त राहून होतं, पुस्तकातच होतं ते ग्रंथात वगैरे. चरित्रात होत, आता कसं ते टीव्ही मार्फत, मालिकामार्फत ते- सगळ्यांच्या घरोघरी, मना-मनात पोचलेलं आहे.
हो.
त्यामूळ ते जास्त आता अशा ठिकाणी गर्दी व्हायला लागलीये.
आता ए आय मार्फत म्हणा किंवा ए आय मार्फत आपल्याला आता दाखवलं जातय- कि, स्वामी समर्थांचं चरित्र कसं होतं?
हा.
सुरुवाती जन्मापासून स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे एक- तुम्हाला मालिका आहे, सिरियल आहे. कलर्स वरती श्री स्वामी समर्थ, त्यांच्या, त्यांच्या पूर्ण जैव जीवनावर आधारित- ती मा मालिका तुम्हाला दाख''--''
हा आणि ते आता. म्हणजे त्या काळी जिथं राहत होते जिथं त्यांनी समाधी घेतली. ते सगळं म्हणजे त्या मालिकेमार्फत सगळ्यांना कळालेय. म्हणजे कशा प्रकारे ते राहत होते कस त्यांच बसणं उठणं लोकांशी. बोलणं ते चोळप्पा महाराजांचं. वगैरे मठ आहे घर आहे ते सगळं तिथं आहे अकलकोटमध्ये.
हो त्यामुळेच तर तिकडे जाण्याची ओढ माणसांना निर्माण झाली आहे ना.
हम्म पादुक आहेत त्यांच्या पूर्वीच्या.
हो,
गादी आहे त्यांची.
पूर्ण पूर्वीच्या काळातल्या. ना अजून तर काय जाण्याचा योग आलेला नाही आहे जाण्याची इच्छा आहे.
हम्म.
तुम्ही गेलेला का.
हा एकदा दोनदा जाऊन आलेली मी.
हा हा,
हा पण छान आहे म्हणजे असं तिथं गेल्यानंतर कस. पाय ठेवला तिथं त्या जमिनीवर पाय ठेवला मठात तिथ. त त्या अस अनुभूतीच येत्या.
मन प्रसन्न होत असेल ना तिथं गेल्यानंतर एखाद्या मंदिरात. त जाणं आणि अक्कलकोटच्या मठात जाणं.
हम्.
फरक जाणवला असेल ना.
होय.
मन''--'' मंदिरात पण कसं गेल्यानंतर आपल्याला घरापेक्षा मंदिरात शांत प्रसन्न वाटतंय ना.